हॅलो.
हॅलो
हॅलो हा
आवाज होताय का?
हा हा
काय करतीये?
काहीच नाही तू काय करते?
काही नाही झोपले.
झोपली. पाऊस हाय का?
पाऊस ले वाढलाय.
हा ना.
हम्म
थंडी वास्त का?
हा ना लइ
हा स्वेटर विटर घाला.
हा घातलं.
मी झोपला ब्लँकेट घेऊन.
बापरे! मजा आहे तुची. आणि पाऊस, पाऊसा जाऊशी वाटा ना इतक पाऊस येऊ राहिला.
पाऊसातच जायचंय तुम्हाला
हम
चौद्या माज्या करा बसमध्ये नाचत जा
कायच काय झू
आं
झोप येतीये डोक दुखते, मळमळ होती
हा ना हा हा
बसमध्ये बसायच्या आधीच
पुढं बसायच वाटलंस तर
हम्म खिडकी जवळ बसायच. माझजवळ कोण बसायला राजी नाय.
का बर?
सगळे म्हणते मागं जाय माग पुढं जाय पुढं जाई.
सरपणी काय
हा
कोण किती म्हणजे जेवढं आहे तेवढे का हो ती व्यवस्था रेडी झालीय
हा का
हम् व्हाईट टी शर्ट घातलंय मस्त पैकी,
हम्म जास्त नाहीय मला रावल नाही साडी द साडी घालून निघायची आहे का
किती वाजले लय लवकर आवरले अ
साडे दहाला निघू पुण्याला
हम्
अजून अर्ध्या तासाने.
हा साडे दहा ला निघा इथनं
हा
हा
उबर जाव लागेल उबरने जावं लागेल
हम्म चेक करायला लागेल उबर तर राहील त्याची साडेदहाला राहती.
हा
काय म्हणती
कराय येईल म्हंटलं.
ते काय चालू आहे अजून
काहीच नाही दिव्याकडे बघते. दिवसा काय करती ते बघते.
हम्म पाऊस हून परवा येता का का
एकच बॅग घेऊन जाण दोघी मधून तुम्हाला आहे ना,
हा रुमाल घेतला.
हा स्टोल बिल ने बर का स्टोल
हा हा घेतला.
त्यांना सांगते दिव्याला स्टोल घे आग थंडी वाजल्यावर नको. काय गाडीमध्ये झोप. हवा आहे ना तरी पण राहू दे. हा ओलय एक केस बिस पुसायला घेऊन जा.
हा आणि थंडी वाजून अंगावर पण घ्यायला पण होईल.
अंगावर पण
हम्म
कोलगेट दिला का तुला.
हा घेतल
हम आणि काय म्हणत होते. मी
बोल ना
काय म्हणत होते काय माहित विसरलेच
विसरली पण का काय बोलली,
कमजोर झालीय माझी,
हम्म, बदाम खात जा.
हम्म टाईम नाही राहात बदाम खायला.
होना आता लय पाऊस वाढ लंय मगाशी नव्हता. मी गेले होते बाहेर ना.
हा-हा
आत्ता लय पाऊस आलाय.
हम्म, होईल कमी काही नाही.
हा. तुम्ही आत्ता तिथं कधी पोहोचाल, किती वाजता?
हे दहा मिनटात.
हरी, हरेश्वरला
नाही-नाही तिथं आम्ही चार वाजता सकाळी
डायरेक्ट हरिहर तिकंड चालले, हरिहरलाच चालले डायरेक्ट?
हा.
नंतर रस्त्यामध्ये मग, येतानी तुम्ही ते हे करणार आहे का?
हा यतना
हरिहरेश्वरच्या रस्त्याला अजून काय आहे का? भंडारदरा इकडे राहिला अकोल्या साइटला
गुप्त भीमाशंकर पण आहे.
हा का?
हम्म.. आजुन कोणती तर लेणी पण आहे.
हा का.
हा.
काय माहित नाही
भरपूर तिथं पण टाइम पुरला पाहि, जे मास येते.
करून यायचं, जाऊ दे
कारण ती बस आहे ना, मग टाइमावर आहे ना, किलोमीटर वर दुसऱ्या दिवशी जर चोवीस तास पूर्ण झाले तर मग, पुढच्या दिवसच भाडं द्याव लागत आपल्याला असय.
हो का.
हम्म..
डेंजरच आहे. इथलं सिस्टीम
ह ना आपल्या सारक नाही.
हा. आपण एवढं नाही, आणि इतक एवढं प पैसे पण एवढे नाही घेतल आपण ते किलोमीटर मागे भरूपुर काढतात. मला असं वाटतं, कधी गाडी बिडी घ्यावी का
सत्तावीस किलोमीटर म्हणजे, सत्तावीसश रुपये
हा मीटरने हा
आपल्या इकडे इतकी नाही, आपल्याकडे सोळा सतरा आहे.
हा किती पैसे निघता, बघ ना
हम्म. मस्त सीएनजी वर चालून घेतात. ते डिझेल किती महाग आहे.
तेच ना बाहेर किती पाऊस आहे. रेनकोट
ह ना पाहिजे
उद्या निखिल ला घेऊन जाते. रेनकोट घ्यायला
हो. ऐक ना माझ्या फोनला रेंज नाही
आ मी नाही मी त्याला सांगणार नाही त्याला पण माहि नाही राहणार पण मी
पण हे ना तू ऐक जेव्हा पोहोचशील ना तेव्हा एक मेसेज करून देशील बर का
हां हां
कि पोहोचली हा दोघांना पण कर की पोहोचले मी नाही तर परत तो म्हणाल की नाही का ग्यायला नाही गेली तर विसरली ह तेच एक मेसेज करून टाक कि ना पोचली मला लोक करून मी उतर काय म्हणत ल्यावर कॉल कररा मी फोनवर
ते खालिरंचेच नाही गार द्या गावातून मार द्यायची तुम्ही अस मेसेज करा
हा तुझ्या हातावरच मॅस करा आधी आम्ही थोडी बघायलाय ना रे की तू कधी पोचलू फक्त करून टाक मॅसेजह आणि वाटलंस त वरती जे जे फोन घेऊन त्यांचा नंबर देऊन ठेव
आवर
ह रेंज नाही तरी पण स सरांचा कोणाचा नंबर टाकून ठेव शील हम्म म्हणजे करणार कधी फोन पण तरी नाही का टाकून ठेव ह
चालेल
ह् हा
हा हा
ह आणि त्यांनीच तू फोन करते
फार येडा आहे तो सांगलेत ह नाही मी सांगते त्याला उद्या
हम्म ह आणि मी फोन कर खालीच ठेवून त्या पाणी बिनी गेलं
हा तेच
हा बसमध्येच ठेवल्यात मी फोन
हा
ह
आणि ते सगळं आहे का टीचर वगैरे स्टाफ
हा सगळे आहे.
बोनाफाईड देणार आहे का नाही का जाऊ उद्या काढायला?
देनच गती
देई ना जाऊ दे मी उद्या जाऊन बघते.
मामूर ग नूरालड
तू त्यांना म्हणायचं होतं की लै पैसे खर्च होतंय सर
अगं मी फोटो जमा केला नां माझा फोटो लागतो नां?
हा हा
मी फोटो दिलं त्यांना
हा
तरी देईना ते म्हणतात टाईप करावं लागता आम्हाला तीन चार दिवसांत अप्लिकेशन अप्लिकेशन दिलं
हा.
दिवसांनी का तीन दिवसांनी भेटत ते.
हा का.
हा उद्या उद्या नाही परवा जाऊन पहावं लागतं आता मंडेला.
हा ना किती पैसे गेले माझी अँडव्हान्स.
हा ना बरोबर कजात. तसं देत नाही का ते पास.
नाही ना त्यांना लागत राहतं बोनाफाईड.
बरं बरं म्हण त्याच्यावर माझा फोटो त्याचा काही प्रॉब्लेम नाही येणार ना?
नाही तुला घेऊन जाईल काढायला तुला काढायचं आहे पास मला थोडी काढायचं? माझ्याकडे तसं पण हे आहे. माझ वालं आयडेंटिटी फक्त तुझं. तुझ्या नावाने काढल्यावर मी ते थोडी विचारणार आहे तु शीतलच का ते पाच मिनिट साठी बघते.
हम्म हम् हम् आपण घरी येऊन तोच. लावन दिसत .
चेंज करून टाकायचं..
हा चालतंय..
ह पण फक्त भेटलं पाहिजे बोनफाईड दोन आठवडे झाले हा नां..
किती वाटत असं किती लागत.
ऐंशी रुपये.
रोजचे. म्हणजे किती जते माश तुझे
ऐंशी आठ. पाज ना तटा पंचेचाळीस चारशे रुपये जातात. चार एका चार चार दुनिया चार त्री व चार चौक सोळा सोळाशे रुपये. महिन्याचे सोळाशे रुपये जाते..
पाहं बरं म्हणजे दोन हजार.
दोन हजार जातात काहीच टिकत नाही हातात.
गाडी नाही काही नाही गाडीत पेट्रोलला पण पैसे लागतात..
हा ना.
हा ठेऊ का?.
हा हा.
ह